हॅलो! काय चाललंय?
हा बैकन.
हा आवाज येते काय चाललय?
हॅलो! आवाज येतोय का?
हा येतोय ना, बोला ना. आवाज येतोय?
नाही तेच मी म्हटलं आम्ही पण जेव्हा गेलोत हो हो येतोय हो येतोय आम्ही पण जेव्हा गेलोत ना तर तुळजापूर, पंढरपूर आधी जाऊन आलो. जेजुरी केलं होत आणि मग घरी आलो होतं..
हा काय
आम्हालाही म्हणजे हम् नाही एवढं माहिती पण आम आजजी. त्या सांगतात.
हा हा.
कारण ना आमच्या घरात ना भक्ती आहे खंडोबाची. आपण म्हणतो ना देव मागे आला होता. तस झालेलं आहे.
हा.
माझ्या माहेरी त्या गावातन ना एक माणूस रोज संध्याकाळी धारा वगैरे काढल्या ना गायांच्या गुरांच्या कि अ घोड्यावरती जेजुरीला जायचा म्हणजे आमचे पूर्वज हा ते जाय ते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी धारा काढायच्या आधी ते परत यायचे. तर असं बघून मग देव एकदा म्हटलं मी तुझ्या माग तुझ्यासोबत येणार आहे. पण जिथं मागं वळून बघ माग बघशील तिथे मी थांबणार तर त्यांन पूर्ण म्हणजे पूर्ण रस्ता तो आला पण गावच्या वेशीवररती येऊन त्यांनी माग पाहिलं. म देव तिथच थांबलेलं आहे गावच्या वेशीवर.
घरी आलाच नाही वा घरी तिथेच थांबला.
घरी नाही गावापर्यंत आले पण गा- देव हा. देव मागे आले गावापर्यंत पण यांनी मागे पाहिलं मग मग देव तिथं गावच्या विषीवरच थबले.
त्या तिथे आल्यावरती त्यांच्या मनात शंका आली ना खरंच देव आलाय का?
हा हा हा म्हणून ते मागे वडून बघितले. बग आपण कुठं चहा पाण्याला ब वगैरे नाश्त्याला वगैरे थांबलं तर थांबलं तर.
तसं थांबू शकतो पण आता समजा आपण कोणाच्या इथे गेलो.
हा.
तर मग म्हणजे आपलं जे देवदर्शनाचं पुण्य असताना म्हणतात थोडक्यात ते त्या व्यक्तीला लागतो, ज्याच्या इथं म्हणजे, आता समजा दुसऱ्या मंदिरात जरी गेलो, हा, तर ते ते त्या व्यक्तीला लागतं, म्हणून म्हणतात की शक्यतो घरीच यावं.
हा.
असं तीर्थ आता आपण बाकीचं सगळं फिरून आलो, ते तीर्थयात्रा, थोडक्यात आपले देव झाले, म्हटल्या वर तीर्थयात्रा तीर्थयात्राच झाली ना? तर मग ते तीर्थयात्रेचं पुण्य, दुसऱ्याला द्यायचं का? म्हणून मग आपल्या आपल्या घरी यायचं, असं म्हणतात.
हा हा हा, जे जे बोलतात ते हा, आपली जे जुनी पिढी जे बोलते, ते म्हणजे त्यांना म्हणजे, अनुभव आहे ना.
हो.
अ त्याच्यामुळे ते बोलतात, आपल्याला तेवढा काही अनुभव नाही, काही नाही, आ आपण म्हणतो, विश्वास नाही ठेवत आपण, पण दिसत
हो, खूप गोष्टींमध्ये सत्य असत ते
हम्म हम्म. आणि आपलं कस ये, जास्त विश्वास ठेवत नाही, पण ठेवायला पाहिजे
हो, हो. कारण चुकीच तर ते काही सांगत नाहीत, त्यांनी काहीतरी अनुभव घेतलाय म्हणूनच
हा, ते अनुभवाचेच बोल बोलतात ना.
हो.
हम्म. आपल्या अनुभव असतो त्यांना.
हो.
हा, अजून दादा दात काय पडते अ काय अ प्रतिशिर्डी पडते, नंतर काय पडते अजून?
नारायणपूर आहे जवळ, जेजुरी ये. हम्, म्हणजे ऑन द वे नाहीये असं.
हा हा.
थोडस आतमध्येच जावं लागत, पण ते आहे. वन डे मध्ये होऊ शकत असं.
हा काय?
हम.
पाऊस लागला अमरद आ पाऊस, पाऊस काय सोडतच नाही, चांगलाच लागला, मी वरती गेले होते, परत खाली आली.
हम हम.
हा, म्हणजे रेंजचा प्रॉब्लेम वरती, हा.
हम् हम.
बोला, रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे वरती जावं लाग त, परत खालती यावं लागतं, वरती जावं लागत, खालती या
हा हा हा.
पाऊसला लागलाय, म्हणजे आवाजच येत नाही, म्हणजे रेंजच राहत नाही अजिबात. हॅलो?
हां हां, येतय-येतय, थोडं-थोडं ऐकू येतय.
मी खाली आले ना, त्याच्यामुळे तुम्हाला स्पष्ट आवाज नसल येत. काय म्हणता अजून?
हम्, थोडासा कट होतोय.
हां. हां. अरे काय म्हणजे कोणता सण आवडते तुम्हाला, गणे- गणेशोत्सवच आवडत असेल तुम्हाला.
हम्म, हो तसं पाहिलं तर हो.
हो, हं हें, हे पुस्कळ जनांना व्हईल.
अ ते हे करत होते घरी, पण हम्म.
हां हां.
गणेश ऊत्सवच आवडतो.
हा काय, ब असतं का तुमच्या घरी?
नाही अ म्हणजे ऍक्च्युली आतापर्यंत, इथ माझे मिस्टर मिस्टर होते, तोपर्यंत मी करत होते. पण मिस्टर गेले तर, मग अ नाही केलेलं मी काही.
इंटरेस्टच.
नको म्हटलं, आपल्याकडनं नाही. हां नाही होणार ना सगळं व्यवस्थित, म ते कमीत देवाचे तर हाल नकोत ना?
हो मग काय? तेच ते त आहेच. चांगलं.
खा.
काय म्हणता आजून?
आईस्क्रीम तर खा.
तुमच्या इत पुण्यात त मोठे मोठे गणपती असतात, दगडू शेठ गणपती.
हो ओ, हो.
पुष्कळ साधे असतात मोठे मोठे मंडळाचे.
हो दगडू शेठचा ये, कसबा पेठेतला ये. अ मंडईतला गणपती एक छान ये बघा, खूप मोठा ये तिथल्याच, तुश तुळशी बागेतला, तुळशी बागेतला एक चांगलाये गण मंडईतला एक छान ये, हॊ.
शॉपिंग साठी कोणत चांगला ये व तुळशीबाग चांगला य का? स्वस्त य का?
बरंय हो हो चांगलंय, हो. एफ सी रोड, तूळशिबाग.
एफसी रोड, कुठे येते तो?
मी पण नाही गेलेली. पण मुलं म्हणतात माझी, म-माझी मुलं जाऊन आलेली येत, दोघं पण. ते सांगतात, एफ सी रोड ला चांगल असतात वस्तू.
हा तेच एफ सि रोड ऐकलाय, पण गेले नाही, पण तुळशीबागला गेले दोन तीनदा. आ पण ना. एफ सी रोड म-म्हणता तशी का तिथं, पण चांगली व्हेरायटी भेळते स्वस
हो व्हरायटी भरपूर मिळते, तिथे पण.
तुळशीबागमध्ये पण व्हेरायटी असते, पण तेव वाया म्हणजे व्हेरायटी नुसार जे त्याची प्राईज. पण असता. पण छान असत हा हा.
चांगलं असतो तिथे पण छान असत.
आणि
कॉस्मेट म्हणजे कसं आहे ना शॉपिंग म्हटलं ना! एक तर पोरींचेच कपडे जास्त असतात ज्वेलरी आणि पोरींचे कपडे. पोरं वैतागूनच जातात कुठं पण
अ तिथे गर्दी पण खूप असते दुपार प खूप गर्दी असते तिथे.
तुळशीबाग आहे त कायमच असते म्हणा. पण एफ सी रोड ला माझं नाही एवढं जाणं झालं कधी अव. हा मी अजून एकदाही नाही गेले.
हा काय?
हो!
अ आम्ही पण अ नाही गेलो. पण म्हणतात ना असे ते आता फ्रेंड लोक वगैरे म्हणतात की तिकडे हे म्हणजे चांगलं आहे बसस्त. तर आहे असं तसं. म्हणून आणि भोसरीमध्ये ते एक शगून मार्केट म्हून आहे ते पण चांगले. हा आळंदी रोडला तिथे गेल्लेय का तुम्ही.
हो भोसरी मध्ये आळंदी रोड ला एक चांगलं आहे. आणि पिंपरीमध्ये कॅम्पात पण बघू शकता मग तुम्ही शगुन चौकात जो कॅम्प आहे ना तिथं.
हा ते पिंपरी चिंचवड मध्येच येते शगुर मार्केटवर ना.
हम्म हम्म!
हा भोसरीकडून पिंपरी मध्ये हे तिथे पण गेले.
हम्म!
म पण तेवढी तेवढी व्हेरायटी नाही आहे तुळची बाग सारखी तेवढी नाही का?
हम्म हम्म!
अ तुळशी बा
आळंदी रोड ला जे आहे ना ते कपडे स्वस्त मिळतात.
आळंदी रोड कुठ्याकडं?
बोसरीमध्ये.
भोसरी‌.
हम्म!
भोस- भोसरी मध्ये आळंदी रोड.
हो!
बघितलं नाय हा का बघवं लागेल.
हो तिथे स्वस्त मिळतात कपडे.
हा का तुम्ही आलत ना इकडे शॉपिंग साठी. तुम्ही आलेय तिककडे भोजरीपर्यंत शॉपिंगसाठी.
मला भोसरी दहा मिनिटावररती आहे माझ्या घरापासनं. पिंपरी पण दहा मिनिटावररतीये.
हा का? हा हा चांगलं आहे हम्म!
मी दोघांच्या सेंटरला राहते.
कुठे? कुठे राहता म्हटलं?
दोघांच्या सेंटरला राहते. नेहरू नगरमध्ये म पिंपरी पण तेवढच डीस्टन्स- पडत.
हा.
हम्, मला दोन्ही तेवढंच अंतर-
हो काय? चांगलं आहे, मग तुझा प्रॉपर- म्हणजे ते तिथ स्वतःच घर आहे का असं, बाप शाइटने राहता?
अ.. माझं नाहीये, आईवडिलांचं आहे.
हा, हा, हा, हा.
चालतय ताई, करू परत फोन बोलू आपण.